हॅलो हॅलो हॅलो येत मॅडम आवाज
त
हा
हरा
हा हा बोला ना हा थोडा बारीक येतं तुमच्या अ का
आता येतोय का
हो हो बोला येत येत ह
अच्छा अचछा
हॅलो हां नमस्कार मॅडम
हा काय म्हणताय काय सुरू आहे हा येतोय येतोय
हा हा हा चालेल आजच आपण हो हो
हा हा बोला ना
आजचा आपला टॉपिक कोणत्या टॉपिकवर बोलायचं मॅडम
आपण एखादा पदार्थ मी माझ्या भागातला एक लोकप्रिय असं पदार्थची रेसिपी सांगते तुम्ही तुमची का त रेसिपी सांगा हा आमच्या कोकणामध्ये मोदक गणपती बाप् पप्पाचे आवडीचे मोदक खूप ब भरपूर प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहेत हा तर मी तुम्हाला मोदक कसे बनवायचे ते सांगते
हो
हा हा आपला ओला नारळ असतो ना
हो
तो खिसून घ्यायचा
हा
हा जेवढा ओला काळाचा कीस पडेल त्याच्या अर्धा प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा तो गुळ अ पाण्यामध्ये थोडं एक चमचाभर पाणी टाकून त्या पाण्यामध्ये गुळ विरगळून घ्यायच जा गॅस वर आणि तो विरघळला कि त्याच्यामध्ये तो ओल्या नाळाचा चव टाकायचा
हो
आणि मग त्याच्यामध्ये बारीक कुटलेले थोडे ड्रायफ्रूट थोडी खसखस असं टाकून ते छान परतून शिजवून घ्यायचं थोडं साजूक तूप घालायचं म्हणजे मग त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो
हो
हा आणि मग थोडं शिजलं एक पाच एक मिनिटं परतून छान घेतलं एक एक जीव झालं सगळं की मग त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि जायफळ ची बूड टाकून गुळ आणि जायफळ कॉम्बिनेशन खूप छान लागतं
हा हा हा
हा तर मग ते टाकून मिक्स करून थंड करत ठेवून द्यायचं आणि मग त्या नारळाचा जो चव आहे त्या अंदाजाने पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ घ्यायचं आता बाजारामध्ये सुवासिक पीठ पण सहजासहजी मिळतं
हम हम हम
आपल्याला मोदकांसाठीच स्पेशल पीठ मिळतं त्याचे मोदक पण फार छान होतात
अच्छा अच्छा
हा तर मग आपण त भाकरीची उकड काढतो ना
हो
तसं जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं पाणी उकळ्यात ठेवायचं तर आम्ही काय करतो थोडं म्हणजे जर एक वाटी पीठ घेतलं तर पाऊन वाटी पाणी घेऊन पाऊ वाटी दूध घालतो त्याच्यामध्ये जेणेकरून ते मोदक. हा पांढरे शुभ्र होतात आणि मग ते पाणी उकळत ठेवायचं उकळ आलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायच चवीनुसार आणि मग त्यामध्ये ध्ये आपलं पीठ टाकायचं तांदळा्याच व्यवस्थित गुठळ्या नाही होतील असं मिक्स करून घ्यायचं.
हम
आणि गॅस बारीक करून वाफ काढून घ्यायची त्याला एक पाच मिनिटं
हा हा हा
आणि मग गॅस बंद करून एक दहा पंधरा मिनिटात तसंच ठेवून द्यायचं म्हणजे ते मूर्त चांगलं पीठ त्याच्यामध्ये हा नंतर मग एका परातीमध्ये पीठ काढून घ्यायचं.
हम्म
त्याला पाणी लावून मळून घ्यायचं छान एकदम मऊ असं. खूप असं पातळ नाही करायचं आपल्या भाक री जस असत तसच ठेवायच.
हम्म हम्म
आणि मग तूप किंवा तेल घेऊन. अ त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून. त्याची पारी करून त्याच्या पाकळ्या पाडून. त्याच्यामध्ये सारण घालायचं आपलं जे नारळाचं चव केलेलं सारण असतं ना.
हो हो
घालून तो मोदक छान बंद करून घ्यायचा आता त्या पाकळ्या वगैरे कशा करायच्या. तुम्हाला साधारण अंदाज असेल मो सगळ्यांनाच माहिती असतात हा आणि मग असे आपल्या सगळे मोदक तयार करून घ्यायचे आणि ते शक्यतो फॅन खाली नाही ठेवायचे मग ते सु फतात आणि फुटतात.
अच्छा अच्छा ओले ओलेच मग ते हे करून घेत घेतात का
एखादा ओला रुमाल वगैरे अथरायचा त्याच्यावर म्हणजे मी त्याला ओलावर राहतो. आणि होत आले की मग एक पाच दहा मिनिटं आधी थोडं पाणी इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवायचं.
हम् हम हमम
आणि मग केळीचं पान टाकतो आम्ही खाली त्या डिश वर हा. केळीचं पान टाकायचं त्या पानाला तूप लावायचं म्हणजे मग तो तू तपाचा फ्लेवर्हर जो आहे ना तो मोदकांमध्ये फार छान उतरतो.
अच्छा
हा तर ते मोदक सगळे ठेवून घ्यायचे आणि मग आम्ही काय करतो केशर लावतो. केशर दुधामध्ये भिजत घालाय
उम बर बर
थोड थोड्याशा एक चमचा भर दुधामध्ये आणि मग प्रत्येक मोद काला एक एक काडी लावून थोडं थोडं दूध वरून घालायचं त्या मोदकावरून
बरोबर
आणि मग वरून पुन्हा केळीचं पान टाकायचं झाकण.
हम् हम हम
आणि एक पंधरा मिनट मोठ्या गॅसवर आणि एक पाच मिनिटं एकदम बारीक गॅसवर वाफवून घ्यायचंय छान ते
हो हो.
आणि अ तेव झालं की बंद का गॅस बंद केला की लगेच नाही काढायचे त्यांना एक दहा पंधरा मिनिटं तसेच सेट होऊन द्यायचे
बरोबर.
आणि मग काढायचे आणि अ मस्तपैकी छान तूप तुपाची धार सोडून गरम गरम वाढायचे
हो इकडच्या भागात हां आणि इकडच्या भागात आपल्या इथे गव्हाच्या पीठाचे बनवतात ते
हा बरोबर तळणीचे मोदक
गव्हाचे पीठ किंवा मग आणि त्याच्यामध्ये ओ तुम्ही ओलं खोबरं टाक आता तिकडे अ
हा आमच्याकडे ओल इथे आमच्याकडे नारळ ओले नारळ जास्त मिळ
प्रमाणात हो बरोबर तिकडे ते अ कोकण म नाही ओ नारळाचे झाड जास्त त्याच्यामुळ ते ओले नारळ वापरतात. मी आता मी खाणदेशची त्याच्यामुळे आमच्या इथे एक अ वरणबट्टी फेमसे
अच्छा.
आणि एक अ वांग्याच भरीत
हा हा हा खूप छान ते टेस्ट असते पण तिक
हां वांग्याच भरीत म्हणजे अ एक मिनिट आ
हा हा
वांग्याचं भरित आता मी नाशिक साईड बनवलं तर मग तिथे कसं लाल अ मिरचीमध्ये बनवतात आणि इकडे ना जळगाव साईडला आलं का इथे लवंगी मिरची असते ना मग त्याच्यामध्ये ते
अच्छा तुमची जळगावची रेसिपी सांगा ना वांग्याची
हो जळचगावची म्हणजे नॉर्मली आपण जसं वांगे वगैरे भाजतो गॅसवर तस
हा हा
त्याच्यासाठी मग कांद्याची पात शेंगदाणे जिरे आणि अ लवंगी मिरची आ ती जी छोटी हिरवी मिरची असते ती लसूण जास्त प्रमाणात हो हो लसूण जास्त प्रमाणात असतो कोथिंबीर वगैरे आणि गॅसवर चव आधी हे भाजून घेतले का वांगे तेल लावून मग ते पूर्ण त्याचे साल वगैरे काढून घ्यायचे
काढून घ्यायचे ओके.
हा आणि कोणी कोणी ते अ मिरची जी आहे ती भाजून त्याचा ठेचा चा करून करतात किंवा कोणी कोणी कच्च टाकतात. म ती हो हो कच्ची मध्ये क लसूण हिरवी मिरची ठेचून घ्यायची खलबत्यामध्ये ते काय म्हणतात तुम्ही तिकडे हा हो खलबत्ता त्याच्यामध्ये ठेचून घेत तल का ते वांग्याच जे अ हे केलेलं आपण ना भाजून घेतलेले त्याचे साल काढून त्या ठेच्यामध्ये टाकायचं ते पण मॅश करायच त्याच्यामध्ये नंतर मग फोडणीसाठी जिरं अ शेंगदाणे आणि अ कांद्याची पात असते ना मग ह फोडणीसाठी घालायची हा मग ते फोडणी मध्ये घालून नंतर जो आपण कच्च ते वरती ठेचून घेतलेल ते सा अ हे त्याच्यामध्ये टाक त्यांच सगळं मिश्रण
म मिरचीचा ठे मिरची आणि लसूण ठेचा
हो हो त्याच्यामध्ये वांग्याचं भरत आपण मिक्स केलेलं होतं ना मग ते त्या फोडणीमध्ये घालायचं हा मग जास्त वेळ नाही तो जास्त वेळ परतला का मग त्यां थोडं काळपट काळपट होतं
हा हा बरोबर बरोबर कारण वांगा आपण ऑलरेडी भाजून घेतलेला असत त्यामुळे ते जास्त
हो मग नॉर्मली थोडंसच परतवायचं ते ते आणि मग तेल खूप जास्त इकडे ना म आता तुम्ही जर ऑन ऑनलाईन किंवापण हॉटेल वगैरे मधून मागवलं ना
हा हा
तेल त्याच तुमच्याे एक बोट आपण होणे अर्धा एकंच वरती तेल येल इतक तेल अस त्याच्या मथ ना तेला शिवाय भाजी चांगली झाली नाही म्हणजे असं इथलं हे आहे ना का की भाजी ही खूप प्रमाणात तेल पाहिजे आणि जर तेल नाही घातलं तर मी इथले लोक म्हण खूप कंजुस म्हण तेल नाही घालत नाही का आता मी तिकडे ना शिकल तर इथल्या भाजी बनवल्या ना त्या लोकांना तेल नाही आवडत जास्त तेलाचं प्रमाण ते म्हणं की तेलाने असं होतं तसंतं पण इकडच्या लोकांना तेल पाहिजे जास्त साधारण आपण खिचडी जरी खाल्ली ना
हा हा हा
त्याच्यावर सुा तेल वापरतात त्याच्यामुळे त्या ते जे हे भ बनवतो ना आपण त्यात तेल पाहिजे जास्त मग थोडं पडतो का नंतर कोती ब र वगैरे गार्निश करून हे करायचं आणि मग खूप बारी तेे
हो आणि ते भाकरी सोबत फार छान लागतं ना म्हणजे मी आजपर्यंत कधी खाल्लेलं नाहीये पण रेसिपी म खूप जणांकडनं ऐकलंय की तिकडच खांद्याशी वांग री खू
जेव अग्यांची जाऊ इकड इकडच्या भागात असते ना ती मग कुठेच नाही
नाही मिळत बरोबर अगदी बरोबर
आणि इथल्या वांग्यांमध्ये ना बियांचं प्रमाण खूप कमी असतं म्हणजे बिया नसतातच
डे जे वांगी मिळतात ना त्यांना बीचं प्रमाण खूप कारण इथे जी पिकतात ना त्या वांग्यांना बीचं प्रमाण कमी असतं पण जी बाहेरून पुण्याकडून वगैरे जी भाजी त्या बिच प्रमाण खप जात असत खाण्या सुा त्रासदायक वाटत की पोटाला त्रास
बरोबर त्याच मग दतांमध्ये किंवा मग चवायला खूप हे वाटतं नाही का त्याच्यामुळे ते चव पण देत नाही त्या माग इकडच्या वांग्यांमध्ये तुम्ही असं एकदम घर कसं निघतो त्या वांग्यांमध्ये खूप गरं असते एकदम पण खूप बारीक बारीक बी असतात म्हे दिवसात
हा हा हा हा बरोबर इथे आमच्याकडे तशी वांगी फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्येध्येच मिळतात
आणि मग तेच वांगे नाशिक मध्ये इथलं नाव करून विकतात की खानदेशचे वांगे पण म मी इथली आहे त्याच्यामुळे मला ते मला कळत बरोबर की कि हा मणज पण हे करून बेटलं तर मग ते काही नाही खांदेश वगैरे काहीथले माांगे इथेच मिळणार
बरोबर बरोबर
कीर्ती मन नडललले दहा मिनिट कंप्लीट झाले मॅडम आपले. हो, चालेल. फक् छान वाटलं तुमच्याशी बोलून चालेल ठेवू?
ओके ओके